हॅलो
ह
हॅलो
तेव काढतो आपण
हॅलो
हॅलो बोल म्ह
हा झालं का म्हटलं जेवणा
हो झालं आताच झालं जेवण हो आताच झालं
हो का मी तर बोलता बोलता तुमच्या सोबत जेवण के आता जेवली अजून ुन राहिला ज भांडे घासले आणि तुमच्या संग्रह पहिले तुमचे कॉल अटेंड केले दोघी सासूजे काऊन की म्हटलं याचा कॉल फेल गेला कि फेल हो होऊन जाईल त्याच्याच्यान पहि पहिले अटेंड केले हा ना तिला म्हटलं कस आहे मग तो लागला त ते नाही तर मग लागतच नाही
हा
अंत रेक्
आबाच आहे भाजी काय आलूची चटणी केली होती जाय खाली पटक्यानी आलूची चटणी
मामाजीले चावते मगते भाजी आलूची चटणी
मग आबाचा पेन घेतला तिं फोन नंब बरलिहून राहिली मैनात हा मंग ते फोन करते हम्म
हो
हा तिथे त्यान पेन पडला खाली मग त्या हा चितोळ्याच्या पोरीला म्हणे किथ पेन देव आबाचा आहे बिचारी आहे तर त्या पोरीन दिला नाही
कोण्याप नऊमे
त्या चित्ल्या इकडली त्या चितोळे ति पोरगी विनायक चितोळे
इकडे तिकडे आल्या होत्या का त्या आता
ह इकडे आल्या होते्या मग हच्याच्यान वरतून पेन खाली पडला होते आणि वर ते फेकणी आबाचय पे त तिन काही फे- - तला नाही म्हटलं तिनं खालीच राहू दला म्हंटलं जाई बाई तू खाली खालून घेऊन ये.
पाय कशा बदनासातपुरी
आणला तीन.
हम्
आ जाऊत आ जात आमही जाऊत ह
म्हणून मग तिनं जात तेष्टा कुून देला हा ह
तसच तस का नात पस तश आहेत काय करता बन करायच राहिल ना सोयाबीन बर जेवण करायची राहिली म्हटलंज
राहिली काय
हा जेवण करायची राहिली
कर ना मग जेवणकर म्हटलं इकडे इकडे बोय
नाही मला झालं जेव म्या तुमचे फोन चालू होते की नाही मगा पाच केला जेवण म या म्हटलं याचा फोन नाही उचलला आता तर मंग आता अधिक खाली जाई
ोडी तर त्या मतलब होई
नाहीय ना तेय कनी ते कॉल एक एक वेळ लावला की नही डबल गेलाच पाहिजे तो असायं.
होना मग त्यासाठी मग एक पोरी जेवली तू जेव हनी मी ते लोक लावतो हनी.
हो
हा मग मी आटलं बर मग मा महिनात लावत बसली. मी जे आले बसली. होम अप जेवली
मला तर दहा कॉल चाले. महिना आता पाच पूर्ण झाले माले पहिले अधिक पाच आले.
मले सहा झाले म्हटलं मल दहा आले ना. सहा झाले म्हटलं माय चार राहिल आता.
हो का. मले मंग आता, मला साहा झाले ना. सा झाले ना आता त्या रेकीच्या आईने ना एक कॉल उच - - त्या रेकीच्याहिल्याना एक कॉल उचलत मला आता.
हो, हो. सांगा तर लागेन. थांबनामल बोलू देण अजून अजून लय टाईम हाय. कमी कमी खायले ख ती तीन वाजली म्हटल अजून तिसरं तीन असत हे झाले दहा - - करा लागतात. धा लोकं हयना. ट राहिले ना. हा.
तर मी त्याच्यासाठी मी जेवता जेवता पहिले सात दहा - - मिनट पूर्ण केले तुम तरी बी कीन के म्हटलं याचे - - फेल गेले की मग फेल जातात ते काय कामा - -
नाही तर कायत मग तेच ना. मग आता मलेनी आजी तुकी मशीनवर काही बसू नको. पहिले हे धाकर आणनेन मग मशीनवरर बस.
हो ते दहा केल्याशिवाय म्हणजे आजचेच दिवस हाय ना ते. नसत धुन राहिल माझं धुयाचं.
तीन नाही मग अशी जीव तोळत जाई.
हा धुन राहिल सरवस राहिला माझ दा मी कॉलच्यास नांदी आव किती वेळची. ह त्या सोनंदड्याच्या दोन बाईचे कॉल घेतले आणि तुमचे दोघीचे दोन. कॉल घेतले माले राहिले व्हायचे.
हाना.
सात झाले.
हा. आता होतील ना त माल इचे - - झाले आता आठ की नऊ झाले म्हल्ले वाटते रेखाची.
हो ना. मग त्या रेखाने उचलला नाही ना मला फोन म काजी ना उचलला. आता मी लावतो तिचे आईले फोन मला फोन उचलतो म्हणा तुमचा झाला की. अ ते हा तुमचा झाला की. ते जसान का मग आता पंढरपूरले?
आता आपले पाच झाले पाचच बाकी आहेत. पाचच मिनिट बाकी आहेत म्हटलं.
हो पंढरपूरले जाता का म्हटलं? पंढरपूर ला जाता का म्हटल? हो बोलाच लागते. हो. जा मंग काही कस बाहेर गेलेय फिरायला. कि मग काही ना काही हे होते.
हा त्याच्यासाठी डॉक्टर कि नाही विचारी दवाखान्यात मला चार सलईन लागल्या. आणि डाक्टर म्हणते तुम्हाला टेन्शन लवकर बसतेय. अंद र आता कमी आहे म्ह. ते.
असस का.
बाबा काय काही बाबा देव भर. चालू काही नाही होत म्हणा देवकर बरोबर.
रक्तवाढीचं इंजेक्शन घ्या ना मग.
माभई तेही घेतले गोळ्या चालू आहेत रक्त बाळ्याचे. गोळ्या चालू आहेत ना. हा रक्त बाळेच्या गोळ्या चालू आहेत ना. हा ते मी पडली होती त्यापासून. तर किती गेलं ग इतकं रक्त याय थोडा टाम पाहिजे काय.
हो खूपच टाइम पाहिजे ना.
हा त्यात बरबर आरामी भेटला नाही काही. दोन महिन्या झाले आणि तिसऱ्या महिन्यापासून लागली धंद्याला बाई.
माहत काय.
हा ते रक्त कुटून एवढं मोठं शरीरात. हा आणि मजा न कामही करण धंद्या त लागली.
मग कामही करणं मशीन कामही करता.
नाही तर काय त. अ सुखस नाही जीवाले म्हणून मग ते सासरे म्हणत की चाल पंढरपूरले. आपण आठ दिवस पळाला कसे बस. जातात नत लेकायच तितक्या तुले हवा पालट होते
नाहीत काय तर जाण एक चक्कर मारून या
हा त्यासाठीच मग येतो म्हटलं चक्कर मारून
आमच्या घरी ते जातीलन पंढरपूरले कसे आता वारी आहे एखादी पाहिजेच ना जाणच होत नाही मी निघणच होत नाही म्हटलं घरातून
हा
निघनच नाही होत
नाही बिचारे निघन नाही होत ना
नाही ना हे कामच कामा आहेत पण मग आता काही देऊ म्हणजे देवाच्या ठिकाणी जाण लोक किती म्हणजे फिरतात फिरायला जातात आपलं काय
हा आणि आमची कि नाही बाई दरवर्षीच वारी असते म्हटलं पण ते यंदा आहे की नाही म्हटलं फक्त मी पडली त्यावर कि म वारीत ह हा नाही तर मग दरवर्षी म व्य असते म्हटलं
एक जण जातेच कोणी ना कोणी
नाही आमही दोघेही जातो हा दोघंही जात दरवर्षी गेल्या वर्षी गेली होती यंदा माला विचार विचार नव्हता पण तू ये सासरे म्हणतात चाल काही नाही होत म्हणतात देवस करते जे करायचं आहे ते हा हा
नाही ना देवच करते करायच आहे ते बरोबर
आहे कि नाही बर देवावर भरवसा पायजे
नाहीत काय त मला अस विचार आहे या वर्षी पंढरपूरला जायच आता जातोच म्हटलं हो तर विठोबा नेईन तर होईन बाई
ठोकऱ्याला त्या वर पडलं काही ह म्हणून म्हणत की काही नाही आपल्याले आपल्यापेक्षा देवाला जास्त फिकर असते
नाहीत कायताय एवढ्या दुरून पडणं सोप आहे का आता सचिनचं पाना कसं आहे समजा सचिनच पाहना म्हटलं कसय
हो नाही तर कायत
अम् एवढ्यास ना ऍक्सिडेंट आणि तुम्ही तर किती दुरून पडल्या समजा
आहे की नाही बरं हं सांग बा पडल्यावरही समजा जाग्यावर आहे ना सर
नाहीत काय
हा असंही नाही बा की काही नाही हिशोबात य त्याच्या सर याच्यातच पद्धतशीर
नाहीत काय त नाहीत नुकसान निघते म्हटलं अशा गोष्टी
हा मग तेच ना
हम
असं आहे ना आता ह मले सरचा फोन आलाता दोन तास बोलत बसले
हां
मले गोळ्या आण दवाखा ना कर पहिले हा म्हजे म्ह म्हटलं घोर करतो म्हणत सुखरूप फोन करत जा जा म्हणत तिथं गेल्या की म्हटलं हो करत देईन हा गेलती ना मी त्याच्या घरी जेवण केल नाही तरचरी हा जेवण राहिल नलत जेवण घेऊन केलं होत तिस आणून दिलं सरन मला ह हा फोपाळसर न मले ते नाहीच त्याची हा खूपच जीव आहे नाव मा बाई खूपच आहे निरा
हा
आता थोडस काच राहिलं झालं आपलं.
झाला आता थोडासकच रायला. झाले, झाले
हो झाले ठेव ठेव मग ठेवतो ह हा